हा, बोला मॅम
काय चाललं मॅम, बरं आहे का?
मस्त मजेत काय म्हणतो पाऊस?
काय पाऊस आता सध्या शांतता आय. थोडा झाला भुरभूर, आता जरा शांतता आय पावसाची तुमच्या इथे
आमच्याकडे पण आता त्या सध्या त्यानी सुट्टी घेतली ये. थोडा थोडा वेळ येतो आण जेरी लावून जातो.
हो ना, आज काय गुरुपौर्णिमा स्पेशल काय होत का आज
आ, स्पेशल असं काही नाही. आपलं डेली रुटीनच, आ फक्त देवात अ देवघरातल्या देवाला, बाब रे तुम्ही आमच्याकडे लक् क्ष ठेवा एवढं सांगितलं मनापासून, बाकी नाही काय आता काही शाळेत जात नाही, कोणी काही ते त्याच्यामुळे काय जेवढं असं हे नाहीये.
हो हो
पण आपल्याकडे काय गुरु पावलं पावल्याला आपल्याला गुरु मिळतात.
हो तेेत ताईच ये आता मी चालली केंद्रात जात असते मी, आता केंद्रात जाईल, माझं छोट बाळ ये. एक चा चार महिन्याच, म्हंटलं दर्शनाला घेऊन जाऊ आज जरा केंद्रात गुरुपौर्णिमेच
अच्छा
अ..
चांगलं आहे उलट. ते आता त्याला हे पण म्हणजे काय म्हणतात त्याच्यावरती ज चांगले संस्कार पण हो तील चार शब्द चांगले पडतात आजूबाजूच्या वाई, ट चांगल्या प येतात त्याच्या वेव्हस चांगल्या मिळतात.
चहा नाश्ता झाला तुमचा?
नाही अजून करायचंय.
अच्छा बराच वेय झाला आता लेट करतात वाटत तु
हो मी लेट करते का का आता मी एकटीच असते ना त्याच्यामुळे मग मी, आपल्याला काम करता करता जसा वेळ मिळ, तस आपलं करायचं. कारण कामामध्ये कसं होतं की कळत नाई पटकन वेळ. मग त्याच्यामुळे निवांत काम करायचं. च शांतता लागते. हा नाही म्हणजे आहेच आम्ही दोघं जण आ पण ते कसं की आपल्याला आपल्या सोयीनुसार करायचं. असं झालं ना कामाच्या नादा म नाहीय पर्सनल नाही ना विचारायचंय.
हा हा नाही तसं नाही नॉर्मल असं,
हा ते विचार म्हणतात म्हणजे की मला नाही म्हणजे असं आता जेवढे दोन, तीन कॉल झाले त्याच्यामध्ये सांगितलं की पर्सनल नाही विचारायचं म्हणजे कॉल वर या आपण जेव्हा नॉर्मल कॉल करतो त्याच्यावरती तरी चालतं अस. बाकीचे म्हणजे जेवढ्या ग्रुपनी सांगितलं तस.
अच्छा ओके ओके.
हम
काय जेवण बनवलं होत दुपारी?
दुपारी जेवण काय बनवलं होत गवार. गवारीची भाजी. त्याच्यामुळे काय जेवण जरा असं. कस- कस तरीत आपलं उरकलं. जरा काहीतरी तोंडी लावायला असल की जरा बरं असतं ना. चटक मटक असलं की आणि या दिवसात जरा जास्त खावसं वाट
हा थंडीत आणि पावसाळ्यात आहे जसं गरम- गरम मस्त काहीतरी छान.
व्हेज, नॉन- नाॅनव्हेज असलं तर त्याहून बरं असतं जरा असं, तोंडी लावायला असल की जरा कशी तीजा भाजी जरा झणझणीत अस
हो नॉनव्हेज आवडत वाटत तूम्हाला?
मला आवडतं म्हणजे, आत-आवडत काय क कारण काय की ह्या भाज्या खाऊन- खाऊन कंटाळा येतो ना आणि ह्या भाज्या सकाळी वेगळी संध्याकाळी वेगळी लागते ती काय चार दिवस शिळी असली तरी काय कोणाला काय फरक
न हो
खराय की नाही ते मग त्या -त्या भाजीला कोणी नावं ठेवत नाही.
केला की संभळायच्यात वरण, भात, भाजी, पोळी सगळंच करायच्या. फक्त एक भाजी केली.
हा त्याच्यामध्ये बस -बास -बास अगदी त्या दिवशी भाकरी सुद्धा चालते अग झाले ती गरम केली गरम गरम भाकरी दिली जाऊ दे कंटाळा कुठ चार पोळ्या लाटती. एक भाकरी चार पोळीचं काम एका भाकरीत आट टपलं जात, पण असं जर म्हंटलं की गवारीची भाजी आणि भाकरी खा अह हां ते जमतच नाही, नाही नाही ते ताटतच घेणार नाहीत. त भले तुम्ही गरम करून द्या किंवा गार द्या कशी द्या नाही जाणारच नाही ती. असय ते त्यामुळे काय त्या अशा ये हेच्यामध्ये जरास म्हणजे का आता आपण हे असत ना म्हणजे नवरात्र काय म्हणत तरी अह हे की श्रावणापासून आपण बंद करतो ना.
हो हो हो श्रावणापासून आता बंद होईल ना कदाचित मी ऍक्च्युली नॉनव्हेज खात नाही पण आमच्या घरात खात असतात. मी सुरुवातीला खायचे पण मी जसं स्वामी समर्थांच वगैरे करायला लागली तेव्हा पासू मग बंद करून दिल मी खाण त्याच्यामुळे आणि आता मला ती रेसिपी पण मी विसरून गेली की कस बनवता. मला एक्चुली कधीतरी इच्छा होते की नाही का फिश वगैरे खाण्याचे वगैरे ते नाही का ते अस तव्यावरती जे असं क्रिस्पी हे करत ना तस हा.
खायचं पण कसं असतं की त्याच्याने ना दात आणि केस चांगले राहतात. दात हो फिशने दात, केस आणि डोळे. ह्या तीन गोष्टी खूप म्हणजे अशा तब्यती अह म्हणजे ह्या तीन क अह गोष्टींना ते उपयुक्त असतात फिश.
अच्छा.
हम्म. कारण की माश्यामध्ये कसय एक हे असतं ऑइल असत. तर त्या जे ते जे ते तेल असतं ना तर ते केसांसाठी चांगलं असतं ब आता कोकणी वगैरे लोक अस तात म त्यांच्या अह केस कायम काळे असतात त्यांच्याकडे फार क्वचित एखाद दुसरा असा अह पांढरे केसांचा असतो मनुष्य.
हा काय, नवीन माहिती कळालिय तुमच्याकडनं मला माहितीच नव्हती.
नाही खरंच आह म्हणजे त्यांच्याकड त्या माशांमध्ये एक वेळ तुम्ही मटण नका खाऊ चिकन, मटन खाऊ नका पण मासे खा. मासे म्हणजे समुद्री मासे असले तरी चालतात म किंवा अ ह्याच्यातली आता गोड्या मासात पाण्यातले खातात की नाही माहिती नाही. गोड्या माश्या अन्न एवढं चव नसते त्या मानाने.
हम्म.
गोड्या पाण्यातली जे मासे असतात ना त्यांना चव नसते अह आपल्या खऱ्या पाण्यातले जे मासे से असतात त्यांना एक स्वतःचीच वेगळी
आता देवाच सुरू केलय आपण
असं काही नसत हे बघा कुठलाच देव तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही हे खाऊ नका, ते खाऊ नका, ते खाऊ नका. काही नाही तुम्ही दोन हात तिसरं मस्तक ठेवलत ना खूप आपल्याला फायद्याच ठरत ते. मन मारून तुम्ही कुठलंही काम करायचं नाय.
हो ते पण बरोबर आहे वा
हा कधीच नाही म्हणजे मन मारून जर करायचं म्हटलं ना किमान आपलं लक्ष सगळं त्यांच्याकडे लागतं जी गोष्ट करायची नाही म्हटलं की तीच करावीशी वाटते.
ते आहे बरोबर आहे.
हा मग त्यांच्यापेक्षा आपलं जे काय आहे ओके म्हणायचं आ तर एकदम अगदीच मोठं घास घेण्यापेक्षा छोटे घास घ्या तोंडी लावणं घ्या. थोडासा वास ना वासाची सवय होऊ द्या आणि मुख्य म्हणजे काय माहिती आहे, का आता तुम्ही जे खाणार आहात ते तुमच्या बाळाला येणार आहे त्यामुळे बाळाला पण तेवढे तुमच्या इतकीच प्रोटीन्स मिळणं गरजेचं जर का उद्या त्यांच्या एकाद वेळेला असं पण होत की घरात सगळे नॉ व्हेज असतात आणि एखादच नॉन व्हेज म्हणजे एखादच वय होते की नॉनव्हेज लागतं
हम्म हम्म हं
पण अं आणि कधी उलट पण होतं की सगळे नॉन व्हेज खाणारे अस एखादच व्हेज खाणार असतं तर आपल्या रोग प्रतिकार शक्तीवरती पण त्यांचा असर होत असतो.
अच्छा
हम्म म्हणजे कसं आहे की आपण आता तुम्ही समजा आता तुम्ही हे म काय खऱ्या पाण्यातले मासे त्या माश्यामध्ये जे काही असतात स्वतःचे काही वैशिष्ट्य असतं
हा
तर त्यांच्यामुळे आपल्या शरीराला असे नैसर्गिक मिळत जात्यात गोष्टी प्रथिने म्हणा व्हिटॅमिन म्हणा हे हे सगळं त्याच्यांतन मिळत असतं
नाही आता माझं सिझर झालेलं ना डॉक्टरांनी पण सांगितलेलं की तुम्ही नॉनव्हेज वगैरे चा करून द्या अंडी मासी त्याच्यानंतर काय म्हणता त्याला मटन चिकन हे प्रकार तुम्ही खाल्लंच पाहिजे ॲडलिस अंडं तरी रोज तुम्ही खाल्लाच पाहिजे पण ते काय आता बरेच दिवस आला माझं खाण्यात आलं मग ते नाही का असं असं काय माहिती ते गिल्ट होत मनांमध्ये अरे, आ आपण खात नव्हतो आता खातोय ब असं ते गिल्ट नाही म्हणजे नाही का असं गेलं पाहिजे मला त्याच्याकरिता काय करायचं ते असं
एक बघा औषधांच औषध म्हणून करायचं काही इलाज नाहीये त्याला. औषध जे म्हणतो ना आपण औषध कसं कडू औषध असतं.
हो
पण ते आपण औषध घेतोच ना. आणि काय होतंय माहितेय का आता तुम्ही जेवढं खाताल आता ही हवा कशी थंड हवा आहे उन्हाळ्यात नाहीये तुम्ही उन्हा गरमी नाहीये. तर त्यांच्यामुळे ते तब्येतीला फार चांगलं असतं.
हम्म
जर तुम्ही बघितलंत ना तर तुमच्याकडे जर कोणी असं हे करणार असेल तर चिकन मटनची जी काही हाडं असतात. त्याचे जे सूप असत आपण शिजवून घेतो ना सूप करतो चिकन सूप, मटन सूप हा. त्याचे जे हाडांचे जे आपण सूप करतो त्याचा जर स्टॉक निघतो. म्हणजे अर्क स्टॉक म्हणजे अर्क, अ कज जे आहे काय तो निघतो तर तो जर तुम्ही कधी त्याच्या लहान बाळाच्या सांध्याला वगैरे जर लावलात तर त्यांच्यामुळे सुद्धा ते सांधे खूप असे मजबूत होतात.
अरे वा तुमच्याकडनं खूप काही तरी नवीन शिकायला मिळाल आज मला.
हा नाही खरंच आहे. कारण की ना काय होत माहितीय का की ते जर स्टॉक जर तुम्ही त्याला जोडलात ना वाळवाय मुरवायचं. म्हणजे ते जर अर्थात म्हणा तुमच्या डॉक्टरांना विचारून करा. असं नाही की मी सांगते म्हणून काय किंवा काय असं नाहीय.
नाही अशी म्हणजे तुम्ही बरोबरच सांगताय असं काही थोड फार येतच नाव कानावर असं सांगण्याचो कोणाचं ना कोणाचं.
नाही कसं होतं माहिती आहे का लहान मुलांना ना तुम्ही जेवढ्या असं त्याच्या नैसर्गिक जे तेल मिळतात काही ज आत्ताच्या पिढीतल्या लोकांना बघ मुलाना लहान मुलांना तुम्ही जर अस बघितलत ना तर थोड्या दिवसानी त्यांची त्वचा अशी उललेली असते, आपली थंडीत कशी उलते.
हां हां.
तशी ती उलते किंवा मग अस स स्किन या डिनीज होतात म्हणजे त्वचा रोग होतो. किंवा एखाद्या गोष्टीची ऍलर्जी येते किंवा काय होतं तर असं करणारे जास्त ते ना तर ते फार कमी प्रमाणात होत.
हो छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हो हो
ह छान वाटल हो.
अरे वा चांगलं झालं. चालेल मी उद्या दुपारी करते तुम्हाला फोन किंवा थोड्या वेळानी करते.
हो हो चालेल.
येेणार आहेत का म्हणजे किती वाजेपर्यंत येेताल मग मी तुम्हाला आल्यावर फोन करते.
हो मी तुम्हाला कॉल करते हम्म.
चालेल, चालेल, चालेल, ठीक आहे, ठीक आहे, ओके, बाय बाय बाय.